हॅलो हा हेच बघा होते फोटो टाकले ते ग्रुप होय ग्रुप वर लिस्ट टाकलिय ती बोलताय तुम्ही?
असू दे असू दे सोडा ते आता विषय राहू दे. हॅलो.
हा.
अह मग तुम्ही साडी वगैरे हे घालता कि ड्रेस घालता घरी?
नाही ड्रेस घालते अ ड्रेसच घालते साडी जास्त नाही घालत.
मग असं कार्यक्रमला वगैरे?
कार्यक्रमला वगैरे साडी असत जास्त साडी नाहीच नेसत ड्रेसच घालते.
हो साड्या आवडत नाही का तुम्हाला पण
नाही नाही एवढं नाही.
हा आता सेल वगैरे लागले असतील ना मान्सून सेल हॅलो तुमच्याकडे असतात का नाही सेल? तुमच्या इकडे असतात नाही कपड्यांची सेल वगैरे?
मी एवढं जास्त साड्या घ्यायला जातच नाही ना मग काय एवढं हे नाही हा एवढं नाही एवढं, आवडच नाहीये मला साडीचं
म ड्रेस तरी ड्रेस पण असतात कि सेलमध्ये, साड्या म्हणजे जरा साड्या जास्त असतात पण ड्रेस पण असतात ते जरा कमी असते प्रमाण पण साड्या ड्रेस दोन्ही पण असतात. आमच्या इकडे भरपू सेल
हा आता सीझन वाईज असतो ना तिकडे तिकडे सेल
हो आता जरा हा आता जरा, हॅलो आवाज येतोय काय?
हा येतोय येतोय
हा आता हा आवाज येतोय काय म्हंटलं?
येतोय मध्ये मध्ये ना ब्रेक होतोय आवाज तुमचा. हॅलो
हॅलो.
हा. हॅलोे. आवाज ना क- कट होतोय थोडा थोडा. व्यवस्थित येत तनाही - ह. नेट-
नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय? म्हणजे- ते हे होते ना. जरा आभळ पण आहे ना? त्यामुळे जरा हे होतय.
हा हा.
हा. तेच मग आता परत आम्ही सेलला जाणार आहे उद्या. आता रविवार सु्टी आहे ना?
हा.
मग इकडे आता भरपूर सेल लागलेत आमच्या इकड. भरपूर सेल. सेल असतात आमच्या इकडे भरपूर.
हा.
म्हणून. ते आम्ही आता सेलला जातो. साड्या असतात छान असतात. थोडं म्हणजे जरा क्वालिटी जरा त्याची हे असते. म्हणजे एवढं छान नसतात क्वालिटी.
हा का?
ह. लहान मुलांचे-लहान मुलांचे वगैरे पण असतात सेल इथ.
हा. असतात आता. आता ते लोक काय करतात? पूर्ण सीझन. आता सीझनचा स्टॉक काढतात ना ते?
हो.
जेव्हा आधी भरलेला माल, हा. माल काढतात आणि तो देतात. आणि नंतर- आता नवीन त्यांना स्टॉक हे कर जमा करायच असतो. ना? म -
हो. ते म्हणजे आता नवीन. आता इथून सणवार वगैरे चालू होतात ना? दसरा दिवाळी वगैरे.
हा.
मग वर्षाचे सगळे. जे ख म्हणजे हे असतात ना? नको असलेले असे. ते सगळे काढतात. आणि लोकांना- कमी- कमी आहे कमी आहे. कमी किमतीचे आहे असं वाटताना घेतात ना सगळे. सेल म्हटल्यानंतर एक वेगळं असतंय.
हा.
हॅलो. सेल ह्यांना कुठं माहितीय की सेल म्हणजे कसलं काय असतं ते.
त्यांना तेच वाटतं आता सध्या.
हा. स्वस्त आहे असं वाटत. पण ते स्वस्त नसतात. ते- हॅलो.
हा. हॅलो.
हा. बाळ आहेय का तुमचं?
हो. हा काय हा, हाय ना बाजूला.
हा. झोपला नाही का अजून?
नाही ते झोपवतच होती त्याला. पण तो झोपतच नाहीेये.
तसच करतात मुलं. एकदा तर झोपले तर झोपतात-
हा ना तेच. आता तो ढोलकी घेऊन आला आणि वाजवायला. झोप. मी मांडीवर त्याला झोपवत होती तर डोलकी घेऊन आला मांडीवर.
नाही झोपत नाही दुपारी. एक एकदा- त्यांचा मूड कसा असेल तसं. ते कंटाळले असले तर झोपतात- पण कंटाळा वगैरे नसेल तर झोपत नाहीत ते.
हो.
झोपतच नाही. आमचा पण तसच- हो हो आता कधी आलाय शाेत ना अकरा वाजता जेवलाय ते बारा वाजूपास वा बारा वाजल्यापासून तो आम्ही बेडवर आहे झोपायचा प्रयत्न करतोय पण तो झोपतच नाही खेळत बसला येतो आता
हा पण भीर बघैर आज मी लवकर आवरला आयडी गेलेली ना मोबाईल अस की अस टाइमपास होतो मग माझा हा हे पण नव्हतं ना हा हे पण चार्जिंग नव्हती म्ह मोबाईल पण मी येणार होता तर लक्षच
हो बिलकुल
हा आणि हने काय केलं म्हणजे काय करतो ना मोबाईल घेत तिला नाही ना टीव्ही लाव हे लाव पण टी व्ही लावणार कशी लाईट नाही तर असा पसारा करून ठेवडला तरी पण मी
पाहिज अस
हा लवकर लवकर आवडलं लाईट नाहीय पटापट आवरला याला भरवलं मी आणि भरवलं आणि मी जेवली वगैरे आणि भांडी वाचायला आतमध्ये गेली त्याने काय केलं सगं तिककडे उलटी करून टाासली
हा तसच करतात मुलं खूप
हा ना हो परत परत म्हटलं आता परत भरवलं मग परत असं सगळीच उल ी केली ना मग ते आपल्याला बरं नाही वाटत नाही काही खाल्लंच नाही ना
हा त्यांचं पोट रिकाम आहे असं वाटतंय आपल्याला आपण ते लहान परत जबरदस्ती हालत असतो
हा मग मी त्याला परत भरवलं आणि बोलली आता झोप मला झोप यच आहे लवकर आता रोज मला चार वाजतात चार वाजतात आज म्हटलं आवरलंय तर लवकर झोपते
अ पण नाही ज्या दिवशी आपण खूप आवडतो आणि खूपच घाई गडबडीनं ून अस सगळं बसायचं म्हणतो ना त्या दिवशी कोणतरी पाहुणे येतात किंवा मु त्रास देत त्यात ते होतच नाही आपण सु मी पण कधी पसन हा मी पण तेच म्हटलं त उद्या जरी मी गावी जाणार आहे म्हटलं आज तरी उद्या झोप होणार नाही म्हणजे दुपारी पण हे होणार आणि आता आपण झोपया उद्या सकाळी पहाटेचं आम्हाला जायचंय म्हणून तर हा झोपतच नाहीे म्हणजे आज दुपारी जरा झोपले क उद्या सकाळी असं जरा लोक उठलं तरी जरा तो उडाच हे होते ना त्रास कमी होते म्हणजे झोप हे होते ना पूर्ण होते पण आता हा झोप एखादीपसून त्याला प्रयत्न कर प्रयत्न करतोय पणो नाही काहीतरी करत
मीना याला रोज कसं बारा एक वाजता ह रोज खला सकाळी लवकर उठावं लागतं ना डबे असतात ना हॅलो
हो ते सगळ्याच हि प्रॉब्लेमच आहे दो हॅलो
हा ना ते हा मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय तुमचा मध्ये एकदम आवाजच येत नाही मध्येच
हो तसच वालाय तुमचा पण आवाज तसा ते हा तुमचा पण तसाच वाला ब्रेक वलाय मध्ये ते रेनचा प्रॉब्लेम असल्यावर तसं होतोय अर्थ ह आता कसं ते आभाळ असल्यामुळे तसं होतच थोडं एकदमच हळू आवाज येतोय एकदम हळू आवाज येतोय मधले शब्द ऐकू येत नाही आणि एकदम मोठा आवाज येतोय? तस तुमच पण सेमचं होय सेमच व्हायलाय?
हे मग तरी म्हणते मध्ये मध्ये काय होतंय आवाजाला?
हा ते असं म्हणजे रेनचा प्रॉब्लेम असला म्हणजे तसं ब्रेक ब्रेकत ते पोहोचत नाहीत ना आपण बोललेले कधी एकमेकांपर्यंत.
माझं कसं होतं रोज चारला मी झोपते की मग जरा साडेपाच सहा वाजेपर्यंत मी उठायची आणि मग एक दोन तास झोपायचे लेट झोपलं तरी काय एवढं इथे कोण आजूबाजूला? इथे कस ये आजूबाजूला कोण कोणाचं हे नसतं
हा ये नस दारबंद करून असतात हो दारबंद करून असातात. तर बोलणं बोलणं वगैरे काही नसतंच एकमेकांसोबत
नाही जास्त नाहीच काहीतरी कामा हा काहीतरी काम असतात?
तेवढंच.
तेवढं पण नाही आम्ही आता माझ्या बाजूला ते बंगाली लोक वगैरे आहेत बंगाली आहेत ते कीवाले आहेत? ते काय आपल्या ते मराठी नाही आहेत काय ना ते काय आम्ही मराठी असते तर गोष्ट वेगळी होते बोलून हाक हाक म्हणजे आवाज देऊन वगैरे राहतो. एक वेळेत हा तेच आम्ही मी झोपते मग साह वाजता उठून मग आ आवरून तोंड हात पाय वगैरे धुऊन ना याला आवरते आणि मग वाटलं ना मनात खाली स अ खाली सगळे म्हणजे संध्याकाळी जरा फ्रेश व्हायला खाली येतात ना हा तेव्हा मग आवाज दे. देते तर जाते नाही तर मग मी नाही जात. पाऊस आहे ना तर मी जातच नाही मग मला साथ मग जेवण वगैरे जास्त नसत. बनवायच संध्याकाळच कारण मिस्टर रात्री येतात येतात ना ते पण आणि त्यामुळे मग एवढं काय नसतं ह्म्म घरात मग मी एकटी जेवून झोपते याला पण झोपवते
हो पण जवढंक
पुढं टेन्शन नसत हा.
नाही दुपारी पण झोप पाहिजे थोडी का होईना अर्धा तास जरी झोप झाली तरी फ्रेश होतो.
तेच कारण मला सकाळी लवकर उठाय मग तेच ना सकाळी मी किती चार ला उठते मग मिस्टरांचा डबा वगैरे असतो ना चार ला उठून म अ त्यांना डबा वगैरे देऊन मग परत झोपली ना चार ला झोप पाच वाजेपर्यंत होत पाच साडे पाच पर्यंत मग परत झोप एकदा झोपल्यावर थोडी लगेच झोप लागते मग साडेपाच ला जरी झोपली तरी साडेसहा ला पाणी येतं
हो ते काय सगळ्यांचं.
साडे सहाला पर हा मग परत साडे सहाला उठून पाणी भरून परत सगळं आवरुपर्यंत ना आठ वाजतात मग आठ नंतर काय झोपणार मग ती झोप होतच नाही पूर्णच नाही होत हो आणि मिस्टर पण रात्री बारा एक वाजेपर्यंत येतात ना मग परत त्यांना दरवाजा उघडायला. परत उठाय लागत म ते आले की जर हा भूक लागली तर भूक जेवतात नाहीतर जेवत नाहीत पण पण त एक तास तिथेच जात ब हा मग तेच होत त्याता सवय झाली मला पण काय वाटत नाही पण ते तरी पण आता दुपार झोपली ना थोड तरी झोप लागतेच ती तास का आपण बरं वाटत बरं वाटत झोप
अच्छ जेवल्यानंतर लगेच झोपल तर झोप लागते पण थोडा वेळ बसलो किंवा इकडं तिकडे केलं तर मग नाही झोप नाही तर नाही एकदा लागत नाही तर लागतच नाही मग ती झोप असं पूर्ण डोक वगैरे दुखते एवढंडोकं भरपूर दुखते असं गोळी खायला पेंन किलर खायला लागतं एवढं दुख
माझं पण तेच होत झोप ना झाली की कधी कधी पहिला कशी मी कामाला जायची ना तेव्हा माझं व्हाचं असतं मग मी चार ला उठायची ना त्यावेळेला तेव्हा सासू इथे होते ना मग सासू ड वगैरे बनवायचे पण माझं कस हा लहान होता ना मग हा लहान असल्यामुळे हा मध्ये मध्ये उठायचा दहा वेळा तरी उठायचा आणि माझ्याकडे झोपयचं त्यामुळे दिवसभर ना हॅलो
हा बोला की आवाज
हॅलो हा येतोय येतोय
हा
हॅलो मग तेव्हा माझी चूक पूर्ण नाही हा पूर्ण व्हायची रा म सहा वाजता उठायची का कामाला जायचं मला आठ वाजता जायला लागायचं ना मग सहा वाजता उठायची मग थोडीफार घरातली काम करायची आणि कामाला जायची परत रात्री हा झोपपर्यंत हा झोपायचाच नाही बारा एक वाजला तरी आणि मी त्यातन मध्ये मध्ये मध्ये उठायच आणि परत मला सहाला जाग नाही यायची मी झोपायची मला झो च नाही आवरायचे पररं दिवसभर काम करायचं जर कामाला जायची तेव्हा दिवसभर काम असायचं आणि ते पिचीसमोर डोळे असे ना अ हा टोल हा झोप यायची अक्षरश तोंडाला पाणी मारून मारून कंटाळा यायचा डोळ्यात जाऊन पाणी घालायचं डोळत जाऊन पाणीाला शवई हा